ह
नमस्कार.
नमस्कार काय म्हणताय कसे आहात तुम्ही.
मस्त तुम्ही कसे आहत.
मी पण छान आहे अ चाललंय आपलं रोजच रेग्युलर शकेड्यूल बाकी मुलांच आवरण हे रेग्युलर आपला जे रोज अस ते चालू आहे ज कुठे आता बाहेर गेले होते सामान वगैरे आणायला तिथ न ओनलाइन पेमेंट ऑप्शन होते तर तिथे पेमेंट केलं आणि ते काहीतरी वेगळेच कम्प्युटर केलं आणि मला असं वाटतं की काय आता त्यांच जे होत स्कॅनर वगैरे होता तो थोडासा आय थिंक काहीतरी त्याच्यामध्ये फेक तयार झालं होत बहुतेक आणि ते काहीतरी वेगळ्याच अकाउंटला मॅप झालं होतं. तर ते बराच वेळ माझं तिकडे गेला आज त्यांनी कुठे म्हणजे फाईड आउट केल म कोणा अकाउंट काय आणि मग बराच वेळ ते शोधत राहिले म्हणजे आजकाल ह्या गोष्टी एवढ्या वाढल्यात ना की आपल्याला खूप सेफ राहावं लागतं असं वाटत पहिलं जे आपण जुन करायचो ना कॅश देण वगैरे तेच जरा तेच छान वाटत हो म्हणजे
का इंटरनेटमुळे किती फ्रॉड्स आणि मेन म्हणजे ते बँक्स जे हे होतात ना बँक इंटरपसी सगळं म्हणजे सगळं इंटरनेट सगळं इंटरनेटने काय किती फ्रॉड
हो, हो, हो मागे असंच एकदा माझ्या बरोबर असं झालं होतं एक इनसीडंट झाला होता माझ्याबरोबर त्यावेळेला त्यांनी काय केलं की एका ठिकाणी गेले ते म्हणजे मी नॉर्मली अस क्रिएट क्रेडिट कार्ड वगैरे असं त्यावेळेला युज करायचे तर त्या क्रेडिट कार्ड मुळ काय झालं की मला जस्ट कॉल आला की म्हणजे तुम्हाला असं कॅशबॅक ऑफर वगैरे आहे तर तुम्हाला हवंय का वगैरे मग मी की ओके ठीके करू शकते म्हणजे काय हरकत आहे ना म्हणजे कॅशबॅक जर मला मिळत असेल तर मी काहीतरी लॅपटॉप वगैरे परचेस केला होता तर त्यांनी फोन केला मला म्हणाले ठीक आहे करा तुम्ही मग हे करा ते करा असं त्यांनी ते आपल्याला म्हणजे पूर्ण कांड ऑफ हॅल्युसिनेट करून टाकतात
अच्
कि नाही त्यांच्या ज्या बोलण्यानी वगैरे त्यांची जी पद्धत असते ना बोलायची आपल्याला हलिसिनेट आणि ते आपल्याला असं वाटतं की नाही नाही आता हे कल की आपल्या त्याला पैसे मिळणार आहेत मग मी ते. पुढे करत गेले करत गेले आणि त्यांनी मग एका पॉईंटला असं होतं की त्यांनी मला ओटीपी मागितला मग ते म्हणजे एवढे मी त्या फ्लो मध्ये हे झाले होते गुंग की मी त्यांना ओटीपी शेअर के मग तर मी त्यांना सी वी वी ते म्हणले तुमच्या कार्डच्या मागे सी वी वी असतो हे असतो तर ते शेअर करा मग मी तेही शेअर केलं की ह्या नाात की मला पैसे मिळणार आहेत मला कॅशबॅक मिळणार आहे. तर ते सगळं झाल्यानंतर मग शेवटी त्यांनी जेव्हा माझ्या अकाउंटमधन पैसे गेले म्हणजे पहिले वीस हजार गेले तेम्हणे नाही नाही ते फक्त ते हे असतं म्हणे तुम्हाला परत दिसतील परत दिस म्हणाले पुन्हा त्यांनी सेकंड टप्या मध्ये असच केल म्हणजे काईड ऑफ होतं माझ्या समोर की नाही हे काय नंतर एका पॉईंटला असं झालं जेव्हा तेवढे पैसे जेव्हा खुप जात अमाऊड गेली तेव्हा मला अस रियलाइज की काहीतरी किती खरच प्रॉब्लेम आहे तिथे मी स्टॉप झालेत. स्टॉप झाले आणि मग मी म्हटलं काहीतरी इश्यू झालाय डेफिनेटली म्हणजे हे लोक असे आपल्याला अ बरोबर ते ट्रॅप करून नय ना ते गोष्टी करून घेतात आणि त्यांनी एवढे पैसे कट केले मग लकीली म्हणजे मी कुठेतरी वाचलं की सायबर सेलमध्ये गेलं की तुम्हाला सगळं परत म्हणे त्रकिंग स्टॅप जाते वगैरे म मी तिकडे इमिजे मी ती ऍक्शन घेतली मी परळ परळ गेले म्हणजे पोलीसवाले मला म्हणायला लागले मी ते म्हणाले की तुम्ही एवढे शिकलेले तुम्ही कसं काय ओ टि पी तेव्हा म्हणजे हे आता एक पाच, सात वर्ष म्हणजे दहा वर्ष जुनी गोष्ट दहा वर्ष डेफिनेटली तर त्यावेेळेला कसं होतं की आपल्याला एवढं ह्याची जा म्हणजे माहिती नव्हती लोक एवढं डव्ह ह्या गोष्टींची करत नव्हते आणि त्याचा फायदा घेऊन काही लोक नी एक ग्रपचेटअप केला होता म्हणे ट्रुप सेटअप केला होता त्याच्या बेसेस वर ते काय कराय लोकांना फसय तर म्हणजे तेव्हा त्यांच ते हेच चालू होत काइंड ऑफ बिजनेसस चालू होता. झालं मग आम्ही. गेले मग त्यांनी फटाफट त्यांनी ते सगळळे इनक्वायरी केल्या मग त्यां कुठल्या प्लिकेशनमधून पैसे काढले तर टलीस्ट. निम्म तरी मला परत रिफंड झाले. पण बाकी निम्ममी तर गेले म्हणजे त्यांच्या खिशात गेलेच ते. असं म्हणजे एवढे इंटरनेट फ्रॉड आजकाल वाढलेत ना म्हणजे आजकाल नाही काज.
पण इंटरनेट ब बघा फ्रॉड तर करतातच इंटरनेटने तर बरंच काय काय होतं. पण त्याने आपल्याला फायदा पण आहे ना.
हा एक्झॅक्टली डोन्स पण आहेत हो हो म्हणजे दोन्ही गोष्टी.. आपल्याला आपल्याला. म्हणे फाय नुकसानच्यामध्ये आहे ह आपल्या हातात ते आपल्या हातात आहे. बरोबर बरोबर आपल्याला. त्याची जी म्हणजे त्याचा जो तोटा आहे त्या गोष्टीबद्दल जर आपण थोडे सेफ राहिलो. किंवा आपण याची माहिती घेत राहिलं ते कसं असतं किंवा ऍक्च्युली त्याचं.
म्हणून बघा ना आजकाल रीलस वगैरे किती व्हायरल होतात ह्या असं करू नका. किंवा आपल्या बँक अकाउंट्स किंवा ओ टीी. पीस कोणाला शेअर करायचीच नाहीय सगळं आपल्या पर्सनली ठेवा कोणालाच द्यायचं नाही असं. नाही तर किती किती मोठ्या अमाऊंटचे स्कॅम होतात बापरे. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा बोला बोला हम्.
जात युजर्स जे आहेत ना ते जास्त करून एजेड लोकं आहेत किंवा मग एकदमच. जे आपण जेनझी वगैरे म्हणतो किंवा यंग मुलं ज्या लोकांचे अकाउंट्स आहेत त्यांच्या बँक ण जात ट्गेट त्यां त्या लोकांवर असतो म्हणे असी बय िकॉज आमच्या इथे अस शेजारी एक आजी आजोबा राहायचे तर त्या आजी आजोबांना पण त्यांनी तसच केलं म्हणजे त्यांची सगळी माहिती काढली त्यांच्याविषयी सगळं सगळं त्यांनी जाणून घेतलं. आणि मग अचानकपणे त्यांना एक दिवशी फोन केला की आम्ही म्हणजे असं एकदम कि तुम्हाला हे करतोय तुम्ही काहीतरी चुकीच काम केलेलंय त्यामुळे आम्ही तुम्हाला तुम्हाला शिक्षा होऊ शकते तुम्हाला म्हणजे कैद होऊ शकते जेलमध्ये त्यांना काय काय सांगितलं मग ते घाबर बट ते घाबरले की आम्ही काय करू मग आम्हाला हे नकोय आमच्या नावावरती आम्हाला हे नकोय बाबा म्हणजे की जे काही फ्रॉड असेल ते नी असं एकदम अगदी हो घाबरतात कारण की ते ऑलरेडी एज सिक्टी प त्यां कि हा ठीक आहे द्या पैसे द्या पैसे मग त्यांचे बिचऱ्यांचं जे फंड होतं त्या त्यां तोडून त्यांना एकोणीस लाख रुपये दिले म्हणजे त्यांनी डायरेक्ट डडक् के आणि त्यां त्यांच्याकडे अप्लिकेशन्स असतात टूल् असतात त्यांच्याकडे त्या टूल्सच्या मदतीने ते बरोबर प का घ म्हण त्यां मु ण सांगाला घाबरत होते की आम्ही आमच्या सोबत हे झालंय कारण की त्यांनी काय सांगितलं सगित आम्ही त्यां म्हणे काहीत. त्यांना काहीतरी इ जाा करू बाबा अस हो हो तर त्यामुळे त्यांनी एवढं ते हे केलं की त्यांनी खूप दिवस लपवलं मग जेव्हा ते सगळं थोडं क ग गग गवा ग त्यां मु आणि फॅमिली जेव्हा सगळे एकत्रित झाले तेव्हा त्यांनी त्यांना सांगितले आ आ ल ख की बाबा हे असं झालेलं आहे असं आहे तुम्ही अकाउंट सेफली युज करा असं
हम्म नाही नाही आणि बरोबर आहेत त्याशिवाय कस लोकांना कणार नाही म्हण इंर कसं चांगलं पण आहे आणि वाईट आपण घरी बसून सगळे काही काम करू शकतो इंटरनेट व पण लुटणारे लुटू पण शकत
हो एक्झॅक्टली एक्झॅक्टली ज्यांना नुकसान तुमचं करायचंय त्यांच्यासाठी हा एक म्हणजे ओप सोर् झा नुकन कर पण म्हणजेवढे स्मलीतात ते म्हणजे त्यांची पण आपण त्यांच्या बुद्धीला म्हणजे खरच असं आपण हे दिली पाहिजे दात दिली पाहिजे कारण की त्यांची बुद्धी खूप स्ट्रांग असते म्हणजे त्यांना हुशार असतात म्हणजे हे लोक खूप तर त्यांना ते बरोबर माहि क कधी किती वेळात कुठून कसं ट्रॅप करायचंय आणि कसे ते पैसे काढून घ्यायचे आता आमच्या इथे अजून एक असाच एक रँडम कॉल आला होता माझ्या फॅमिली मेंबरलाच त्यांना सुद्ध म्हणजे अस आला होता कॉल की मी तुमच्या ह्या नातेवाईकाचा हा बोलतोय नाही का म्हणजे ते काय करतात तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट हॅक करतात काइंड ऑफ म्हणे तुम इंरने जेव्हा चालू असतात ह तर मग ते तू कॉन्टॅक्ट लिस्ट वती समजा आता एखादचं काहीतरी नाव दिसते रँडम एक्स वायज एड तर तो त्या नंबरला कॉल करेल आणि तो म्हणेल की हा हा हे तुमचे नातेवाईक आहेत ना हा त्यांनीच सांगितलं आम्हाला तुम्हाला पैसे पाठ वा अस काहीतरी म्हण आणि त्यांनी पैसे पाठवले की मग ते आपण म्हणतो नाी अरे ह ह काही गरज पडली मे बी ह काहीतरी त्यां काश झा अस ते रिझन पण असं सांगतात ना ते की आपण एकदम त्यांनाग्री करू अस तर ह तर मग त्यांनी असं काहीतरी रिझन सांगितलं आणि त्यांनी ते पैसे पाठवायला सुरुवात आम् तुम् क करा त्यांनी क त्यािलेटिव्हला फोन केला ते म्ह नाही म्हण आम्ही फोन नाही के आम्ही कोण म्हणजे अस हे इतक म्हणजे रिअल लाइफ सेनारिओ ना हा कुणालाही वाटेल हे अगदी खरं झालं म्हणजे आम्हाला त्यांना खरंच गरज आहे म्हणून ते म्हणतील हा मी इकडे इकडे पैसे पाठव तुम्ही ते फक्त फॉरवर्ड करा असं काहीतरी म्हणतात ते
हो आणि कसं आता रिसेंटली माझ्या दीराचा मित्र होता ना त्याच्या पण अकाउंटमधन पन्नास हजार काढले माहिते नाही ओटीपी शेअर केला नाही काही केलं नाही. तरी त्याच्या अकाउंट मेसेज आला हा मेसेज आला की तुमच्या अकाउंट मध एवढे काढले मग तो लगेच गेला बँकमध्ये गेला त्याने सगळं सांगितलं ना असं असं बाबा माझ्याकडे मेसेज आलाय. पण मी तर विड्रॉ केलेला नाही म आता कस ते बँकवाले काय करणारच नाही बाबा. तुझ्याकडे मेसेज आलेला आहे तुझे मित्र झालेले आहेत पैसे त्याला काय असं हेल्प ण बँकड तर अजिबात हेल्प नाही मिळाली.
नाही बँकवाल्यांनी पण आता हे कसं आता मी आय थिंक एखाद दुसऱ्या बँकच थोडं बघितल त्यांनी खू त कॉल करतील म्हणजे बँकवालेच कॉल करतील त्यांचा कॉल सेंटर सेटअप असतो आणि ते लगेच तुम्हाला कॉल करतात की तुम्ही हे ट्रान्झॅक्शन तुम्हीच करताय का तुमच्या बिहाफवर कोणी करय म्हणज ते लगेच व्हेरीिफय केलं मला तेवढं आवडलं ना मी म्हटलं चला म्हणजे लोक सतर् झाले त्यांनी इ क के व त्यांनी के केलं आणि मगच ते ट्रांजेक्शन पुढे पुश केलं ते जरा मला बरं वाटलं. पण काही काही ओविओस्ली आता सगळ्या बँकांनी हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. सो दॅट आपण थोडस ह्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणू शकतो.
बरोबर बरोबर बरोबर इंटरनेट तर बाबा जपूनच वापर वापराव इंटरनेट ह सगळ्या ह सगळ्या बाबतीत जपून वापराव बाकी तर ठीक आहे.
इन्फॉर्मेटिव्ह आहे आपल्या जे फायदे आहेत. ओके थकू सपम शेअरिंग झाले आणि छान वाटलं तुमच्याशी बोलून परत बोलूयात येस थँक यू थक यू बाय बाय